हॅलो हॅलो.
काय जेवलात का? आम्ही पण नाही नाश्ता केलाय.
ह नाश्ता काय केलता?
पोहे केलेले आज.
अ म्हन रेसिपी काय करता येते काय नाही नसता ला?
काय नाही इडली हे साधूच्या का इडली कधी मिसळ. आमच्या सासूबाईंना जरा असं लागते.
नवीन काय रेसिपी शिकता का नेहमी ममी कराला.
शिकतय की युट्यूबच्या बघून बघून कायरीत काय तर करतंय.
काय कर त्याचा
काय लहान मुलां लहान मुलं आहेत ना त्यांना काहीतरी हेल्दी अस मग डाळीचा चिला
हा म प्रोटीन इंटेक्ट काय देत सहाला मुला
काय आमचे मिस्टर जरा डाएट करतात ते अंडी खातात त्याच्यातून ते पण अंडी पोरं पण बसतात मग त्यां तसंच
बाकीचं काय खही नाहीत.
बाकीचं काय मग पनीर आवडतं त्यांना पनीर खातात हम्
ह मग तुमच्या इथं का स्पेशल असं खायसारखं काय?
म्हणजे
पेशील असं अ बाहेर जाऊनताा करायसाठी
ह
बाहेर जाऊन नाश्ता आपण करतोय तसं पेशल काय करण्यासारखं
स्पेशल वे मला मला आवडते असं म्हणालाय का इथं काय फेमस असं म्हणालाय.
फेमस फेमस
फेमस इथं मिसळ आहे असं म्हणतात पण मला आवडत नाही.
कोतवाल म सर नाव
नाव का माहिती नाही असं नाही नाव
हा म्हणजे आवनती वडा कस तर
पढायत कोणती मिसळ कोल्हापूरी मिसळ असं म्हणतात वाटते.
हा
हम दत्त बळेला मला आवडते.
हम्म
हम्म
आणि हे नॉन व्ज
नाॉनवज नाही काय?
नॉन वज कोटला हॉटेल चांगला.
ते माहत नाही त्यामुळे मी खात नाही त्यामुळे एवढं काय माहत नाही मला
त पण नाव ऐकून माहित अस ना कीथ हॉटेलच्या नॉनव्हेज ला चांगलं आहे ते
काय कधी कोणतं नवीन हॉटेल आले ते एक महिना दोन महिने त्या हॉटेलचं नाव निघतय. त्यानंतर ते जाते कोुणत तरी नवीन येते असं ऐकलं.
ह हा ह
नवीन हॉटेल आले की तेवढंच एवढं नंत न तेच नव्हते आणि कोण तु तर्र नवीन येते असं होते.
हम् पनीरी म कुठली भाजी आवडत्या
पनीर खस्ता.
एकच भाजी
ह
हा हा म्हण जेवला कधी जाताय का नाही रोज आधी मधी कधी फंक्शनच्या वेळे जेवायला बाहेर
जातो का?
बडल दिन
ह घरात कोणाचा जर बड्डे असला तर
हम्म मग शेती करायला कोणी गेले तिकडे गावी.
गावी सासू सासरे गेल्यात.
मग तुम्ही कधी शे तयार करताय.
नाही नाही अजून मला काय आवडत नाही ते. आणि मुलांची शाळा वगैरे असल्यामुळ आम्ही इथंच हाय.
हा. शेत किती तिकडं तुमचं?
हम्म.
एकर, किती एकर शेत आहे?
काय की.
चार एकर हाय वय.
हम्म.
मग तुमचं, इचलकरंजी मध्ये फेमस. अ काम काय? करण्यासाठी.
यंत्रमाग हाय यंत्रमाग, कापड निगतय.
कापड निघतय.
हम्म.
सगळ्या सगळ्यांच्या म्हणजे जास्त करून तेच आहे काय सगळ्यांच्यात.
होय होय सगळ्यांच्या घरी तेच असतय.
हम्म, उपरीला कस. सोन, चांदीच व्यवसा व्यवसाय असतय तस.
हम्म, चलाकरंजीला महाग आहे.
मा तिथं मोठ्या कंपन्या कुठल्या आहेत काय?
मोठे माग पण आहेत की.
मोठ्या कंपनी्या असं म असं बिरला कंपनी, नाहीतर रेमंड कंपनी अस्या सारक.
नाही नाही असं काही नाही इथं, फक्त साधं कापड निघतय.
कागल एम आय डी सी कस कंपनी हाईत तसं.
हम्म हितं काय नाही.
म हित ड्युटी कशी असत्या कंपनीतली.
बारा, बारा तास असते बारा तास. आणि संध्याकाळ रात्री बारातास दिवसा बाराताच असं.
बारा तास ड्युटी.
होय आठ माग, दहा माग असं. हम्म आठ आमचे सासरे अजून जातात त्यांचं वय आता साठ प पन्नास पंचावन्न असेल. पण ते अजून दिवस पाळी, रात्र पाळी एक एकदा कोण कामगार नाही आला कुठं तर गावी जायचं असलं म्हणजे पुढचं काम एक्स्ट्रा आधीच करून ठेवतात दोन-दोन, तीन तीन पाळे अजून करतात, कंटिन्यू फिरायच असते मागातून. आठ माग, दहा माग, होय पण आता काय करणार. आमचे मिस्टर एवढं करत नाही ते आठ तास काम करून आले का नाही, दहा तास झोपतात. पण त्यांचे वडील अजून काम करतात.
दहा तास झोप झोपत्यात.
होय, त्यांचं काय एवढं ह्याचं पण कष्टाचं पण काम नसतेय. फक्त काय इथून त लांब जायला लागतं एवढंच गाडीवरून टू व्हीलर वरून. एवढाच त्रास आहे, तिथं गेल्यानंतर ते बसूनच असतात.
ह
हम्
तरी पण बसायचं पण कामच ऐक नाही.
होय, पण कष्टाच तर नाही ना सासऱ्यांना केवढं कष्ट. करावं लागते
जागर न म्हटल्यावर कष्ट आलेच की साहेब.
जागरण करावी लागते सोडा ती नाईट ला झाली.
अ मग डे ला कोण बसाय देते डे ला बसायला मिळणार तुम्ही
डे ला मसाले मिळते की आता सकाळची शिफ्टा असली. तर त्यांच काम नऊ नंतर मला वाटत चालू होते तथून जातात साला सात ते नऊ. पर्यंत काहीच काम नाही नऊ नंतर चालू होते. आणि सेकंड शिफ्ट असते दुपारची. दोन ते ते नऊ चालू होते.
रडुला
ह
टोला तालुके.
होय.
शिट्ट सुट्टायच्या टाइमिंगला काम चालू होती.
होय आणि त्यात आणि जेवायला एक तर जातात नाश्ता करायला. पंधरा मिनिटं म्हणतात ते अर्धा तच तिकडंच
फक्त यायला जायलाच त्यांना त्रास होतोय वर.
काम जागं ना आ म्हणलं.
चांगलंय काम
मग पेमेंट किती आहे कस आहे ते
पेमेंट एवढं मला माहत नाही पण तीसपर्यंत ऐक.
हो
हम्म मला काय एवढी सांगत नाहीत हो ते
मग तुम्ही काय नुस्त घरातच असताय का?
मगदीच अस.
बाकीचं काय करत नाही आता एवढ्या माणसा नाही एवढ्या वजण माणसायचा मग काम कसं कसं करते असं तुम्ही घरात.
कस म्हणजे?
असे काम कमी पडणार कि तुम्हाला. काही कामसला त तनयस्ता तीन वा काही सज आहे. म तज नाही काय घरचं काम असं काय जास्त नसते.
दुपारी दोन ला आमचं काम आवरतात.
ह मग दूरवाले असता काय करता
ते मुलांना पाठवायचं जाऊजपर्यंत अकरा वाजतात.
हम्
मग सासूबाईंना कशी गरम भाकरी लागते सकाळी एकदा जेवण केलं कि मग दिवसभर. काही नाही असंच ला धलं असतं ना
पण गरम गरम सगळ लाग त्यामुळे आणि परत सकाळी मुलांना एकदा चपात्या भाकरी काय असेल ते करायचं त्यानंतर त्या जेवताना, त्यांना एकदा करायचं,
हम,
त्यामुळे आमचा दिवस असा जातो, संध्याकाळी पण तसच, सासऱ्यांची नाईट शिफ्ट असते. त्यांच्यासाठी एकदा करायचं, लवकर जातात तेव्हा,
त्यामुळे तुमचं, त्यामुळे तुमच गॅस लई जास्त लागतय,
होय,
गॅसची बचत करत, नाहीसा तुम्ही,
गॅसची बचत तर नाही,
म्हणजे कसं,
हम्म,
त्याच्यामुळे ह्याअगोदर, तर भारतात गॅस मिळना झालं आणि, तुमच्यामुळे तुमच्यात संपालावायचा सगळागॅस,
हा तसच होतंय की आमचं, सारखं, सारखं ते तवा तापायला वेळ लागतय, प्रत्येक वेळी,
मग एकदम तुम्हाला, जेवण करावं सगळे एकदम जेवायचं,
काय म्हटला?
सगळी एकदम जेवायचं, मग.
सगळे एकदम जेवतोय, पण त्यांना, फोन बदल कसं करायच असत्य, तेन आता पाठवलेलं ना, आपलं फोन च कसं करायच, बोला की,
हा,
मग तुम्ही जॉब का बघत नाहीस बाहेर,
जॉब आता लहान मुलगा आहे ना, तो आता जोपर्यंत, स्वतःचा स्वतः हे करत नाही, त्या, तोपर्यंत होत नाही, तिने मला पाठवलं तसं, मी चेक केलं,
थांबा म्हणव जरा,
हा, हा हम्म,
मग, त्याच्यानंतर मग
कपडे धुवायचे असतात, सारखं, सारखं भांडी पडतात,
कुठल्या तर शाळेत कुठल्या, तर शाळेत जाऊन शिक शिकाय शिकवायला, जावा की तुम्ही म,
शाळेत बघायचा आता, जो जो मोठा मु छोटा मुलगा आहे तो एक पहिली ला जाऊसपर्यंत तरी, काय नाही होत,
हम, तुम्ही मग तुमचं मुलगा कुठे शिकवायला आहे, तेथे मग ट्राय करा, शिक्षण शिकवायत ते, मग का,
हम्म, बघायचंय आता मिस्टरना तेच सांगणार आहे,
हम्, हम्,
म्हणजे जॉब, असं ऑपेशनल केलेला बरं, नाही ते करण्यापेक्षा,
हो ओपिशल कसं सरकारी सुट्ट्या मिळतात, रविवारची सुट्टी भेटते,
हा, हा, ह
तसच बघायचंय, मुलांना सुट्टी असेल तेव्हा आपल्याला, सुट्टीमध्ये सनवाराला पण सुट्टी भेटते ना,
आणि ऑफेशनल काम होते नव्ह, ते म्हण असं कुठं असं
हम्,
त्या फिल्डमध्ये, गेलेला चांगलं आहे.
हम्म, तसच काहीतरी करायचं,
नाहीतर मग असं कुठलं बाकीचं काम करणे, शिवण क्लास, हे ते काय बरोबर नाही ते,
हम्
बाकीच शिवण क्लास पणा बाकीच काय पण बिर्याणी तुम्ही घाला का
बिझनेस बिझनेस करायचा आहे थोडा
बिर्याणी चालू करा की मग
ह्म चालय बा विचार चालूय तो पण
ज्याातर हो बिरयाणी होती ना
होय होय